हा नमस्कार.
नमस्कार मॅडम.
हा मी पण मजेत. तुम्ही?
मी पण मजेच हाय.
काय चाललय काम आवरली.
हो काम वगैरे आवरली म्हटले. चालेल आजचा टॉपिक आहे आपलं दिवाळीच्या फराळा. फराळा वरती.
हा अरे वा छानच मस्त आवडता विषय.
हो खूप मला पण आवडतो ना म्हणून म्हटलं चला दिवाळीच्या विषयावर बोलू आपण. पण फराळ वगैरे.
हा तुमच्याकडे काय काय बनवतात दिवाळीमध्ये.
लाडू बनवता शंकर पाळी, चिवडा. दा. बेसनाची बर्फी बनवता, खोबऱ्याची बर्फी बनवता, शेव बनवता. करंजा, आनाराशी बनवता परत.
हा आमच्याकडे पण अशेच प्रकारे आनारसे. परत आमच्याकडे लाडू ह्याचे बनवतात दामटीचे. म्हणजे काही भागात बेसना बेसनपिठाचे बनवतात ना. तर आमच्याकडे वेगळ वैशिष्ट्य म्हणजे दामटी चे लाडू असत. त्यात म्हणजे बेस. सांगते बेसन पिठ आहेना मळतात कणिक. मळ्यल्या सारखं घट्ट त्याच्या पुऱ्या बनवतात. मग त्या पुऱ्या तळाय तळायच्या मग त्या परत चुरायच्या. म्हणजे बारीक करायच्या मग थोड. अजून बारीक हाताने चुरल्यावर परत ते मिक्सर मधून काढायचं. मग चांगलं बारीक झालं कि ते चाळायचं चाळणीने. आणि मग त्याच्या पुऱ्या बनवायच्या म्हणजे त्याचा म पाक बनवायचा त्याच्यासाठी साखरेचा आणि त्या पाक मग आपल्याला जे ड्रायफ्रूट वगैरे सगळं टाक लागतं ना तस टाकून हा भुगा टाकायचा पुरीचा आणि मग त्याचे लाडू बनवायचे.
हो हो छान लागत असल ना हो फारच वाटलं खूप भारी वाटत असेल ना हम्म छान वाटलं बरं ऐकून
हा त्याला दामटी हा दामटीचे लाडू बोलतात ह्याला
हो का
हा
आमच्याकडे त्याला बऱपैकी बुंदीचे लाडू बोलत अस बुंदी. कर आमच्या इकडे जसं तुम्ही सांगितलं का मोतीचूर लाडूचा प्रकार असतो ब का त्या प्रकार बोलल्या जात. तो आमच्याकडे बऱ्यापैकी
अच्छा
गव्याचे लाडू बनवत का तुमच्याकडे हो हो बेसनाचे लवायचे आमच्याकडे बनवतात दोन पण
हा अजून मग करंजी बनवतात अनारसेी पण बनवतात हो हो हो अ अनारसाच ना पीठ आहे ना तांदळाचं पीठ
हो
ते आधी स्व स्वच्छ धुवन भिजत घालतात ते
हो किती दिवस भिजत खालता
तीन कि चार दिवस भिजत घालतात ते मग ते काढायचे. ते पाण्यातन सुकवायचे. असंच खान म्हणजे घरातच उन्हत नाही मग त्याचच चांगलं बारीक ते पीठ करायचं मिक्सरला सुकल्यावर मग त्याच्यात गळ मिक्स करतात आणि मग हा ते थोडे समोरू देतात म्हणजे तीन चार दिवस चांगलं मिक्स केलं ना गुळ मग ते चांगलं पीठ तयार होत मग त्याच्यानंतर बनवू शकतो आपण आनर सी असं
हो छान बनवत ना ते ब हो आमच्याकडे पण असेच बनवता बरं का सेम ह तर आलू शेव वगैरे बनवता का तुम्ही
काय
आलू शेव म्हणजे बटाट्याची शेव वगैरे बनवता का
अच्छा ते नाही ऐकलं मी ते कसं बनवता तुम्ही
बटाट्याचे काय करायचे बटाटे उकडून घ्यायचे चांगले उकडले का साल वगैरे कााढून घ्यायचे आणि किसणी असते बघा त्याच्याने बारीक किसून घ्यायचे ते बटाटे दिसले का त्याच्या पण बेसनाचं पिठ्टा खायचं थोडं डाळीचं पिठ्टा खायचं एक तांदळाच सॉरी तांदळाच पिठठा खायचं परत लाल तिखट टाकाायचे परत शेव मसाला भेटतो बघा.
हा हा
तो ऍड करायचा नमक टाकायच जस अल्ल लसूणची पेस्ट बारीक टाकायची आणि ते फेसनाच्या याच्यात ते आहे बटाटे कुसकरेले असत ना आपण ते कालू असं मिक्स करून घ्यायचं चांग मिक्स केल्या नॉर्मल घट होतो तेट ह मग आपण तेलामध्ये सोऱ्या असतो बघा त्याच्यात भरून वगैरे. चोऱ्याने शेव काढायची आणि नंतर त्याच्यावर नॉर्मल असं. च चाट मसाला वगैरे असल का ते टाकायचं. मग खूप छान लागतें अल्दोची शेव आमच्या मुलांना खूप आवडतय ना म्मी बनवतो.
हा म्हणजे मी असे दुकानातलं पॅकेट मध्ये वाचलं होत. ब आलूची शिव पण ही बरेस म्हणजे बनवण्याची पद्धत तुमच्याकडन पहिल्यांदाच ऐकली छान वाट
हो आमच्याकडे बनवता भरपूर चालते आमच्याकडे
अच्छा परत आमच्याकडे करंजी बनवते. तत्करंजी बनवता तुम्ही
हो करंजी बनवतो आमच्याकडे दोन प्रकारची बनते करंजीव
काय काय.
दोन प्रकारचे करंजी बनवत असं. हम्म एक खोबऱ्याची अकराव्याची
अच्छा नाही मग आमच्याकडे मिक्स असतं ते सारण म्हणजे काय करतात खोबरं हा हॅलो. आजत ह आजत म्हज
हो आठ टकतोय नॉर्मल थोडंच ऐकलं होतं.
अच्छा म्हटलं आमच्याकडे सारण मिक्स बनवतात अ रवा रवा बारीक हा आणि खोबरं किसून घेतात आणि पिठी साखर असं ते मी हा आणि सगळं भाजून घेतात रवा आणि खोबरं आणि मग ते प थंड झालं की पिची साखर मिक्स करतात त्याच्यात अजून आपल्याला वरची पावडर का ड्रॅ ठठळे टाका तर टाकाय आणि म स रेडी करून ठेवायचे त्याच्यात ह थोडी खसखस पण घालतात.
हो का
हा मग सारण रेडी करायचं नंतर मग कधी पण आपल्या मनाला येईल तेवते करंज करायचे असं.
हो.
छान होतात हा मस्त होतात. हा सारण होण्यावरही अस ण मस्त बनवतात हो चकली पण बनवतात. आम्ही याची बनवतो भाजणीची चकरी
दास नाहीच राण होता.
हा हा
हा कशी बनवता भाजण्याची चकली
अं समजा आता आपण घेतली अं ला वाट का
तर आपण दोन वाट्या एक समजा दोन वाट्या चण्याची डाळ्याची बरोबर
नंतर म त्याच्या अर्धी तांदूळ त्या चार ते तांदूळ म्हणजे एक वाटी तांदूळ मग अ त्याच्यात थोडी एक वाटी तांदूळ घेतली तर अर्धी वाटी मुगाची टाय
आणि पोहे घ्यायचे अर्धी वाट पाव वाटी थोडी साबुदणी आणि हे असं एक एक म्हणजे प्रमाणशीिर घ्यायचं. हे सगळ धान्य मग धुवून हा हा हा म आणि त्याच्यात धणे टाकय अ म्हणजे खळायला भेटत का आणि हे सगळं. ओ वा पण घालू शकतो बरोबर आणि मग आधी धान्य ना एकदम स्वच्छ धुवन सुकवायचं मग ते सुकवलं चांगलं मग भाजायचं. कडथिच म्हणजे लाडळ तांदूळ. अं परत अ अ जे बोलली ना मी साबुदाणे पण भाजायचे पोहे पण भाजाचे.
हो शाबुदान पोळी मुंगाची डाळ हरभऱ्याची डाळ.
बरोबर ते भाजायचं थंड करायचं. हा हा थंड करायचं त्याच्यांत पण धणे वगैरे पण टाकू शकतो ओ वाट चिर आणि मग ते दळायचं ते घरघंटी असत ना छोटी त्याच्यामध्ये आणि मग
अ
ते दळून आणायचं आणि मग चकली आपण म्हणजे आम्ही उक ते पट उकड उकडायच. म्हणजे एक ग्लास पाणी घेतलं तर एक ग्लास पीठ उकळीत मग लाल तिखट थोडेसे तीळ, थोड एक चमचा तेल टाकायचं. आणि पीठ टाकायचं वरून. झाकण ठेवायचं थोडं मुरलं की हाताने चांगले मळून घ्यायचं. आणि मग करायच्या चकल्या.
ह ह हं मग मग कमी गॅसवर फ्राय करून घेऊत असल त
हा हा हा खुशखुशीत होतात एकदम हा छान होतात. हां
छान वाटलं बरका ऐकून.
हा हा बाजरीच्या जास्त छान लागतात.
हो हो बाजरीच्या चांगल्या लागत बऱ्यापैकी.
हो परत आमच्याकडे अजून अ वेगळं म्हणजे ते दिवाळीमध्ये असेच शंकरपाळ्या करतो. खाऱ्या शंकरपाळ्या, गोड शंकरपाळ्या करतात.
ह खारे कसे करता खारे शंकर
खारे शंकरपाळ्या ना मैदा. मैदात घेतो काही काही गहू पण मिक्स करू शकतो गव्हाचं पीठ. मैदा अर्धा, अर्धा गहू पण करू शकतो मग त्याच्यात तेल जे घालतो ना आपण म ते कडकडीत तापवायचं चांगलं. खूप कडक करायचं त्याला आणि मग ते पिठावर असं टाकायचं मोहन कडकडीत करून. थोडस जिरं, आणि ओवा असं जाडसर उबडधबड वाटायचं आणि ते पण त्यात टाकायचं मीठ टाकायचं आणि मग मिक्स करायचं थोड्या चमचाने कारण तेल गरम असतं ना. आधी चमचाने मिक्स करायचं मग हां. मग हाताने थोडस चोळून घ्यायचं ते सगळं चांगलं. ओवा जिरं टाकायचं आणि मग चांगलं पीठ मिळून घ्यायचं ते.
हो का.
हा आणि पीठ मळण्या वर मग अ थोडं भिजलं की मग शंकरपाळया करायच्या खाऱ्या. छान होतात.
हो छान लागत असतील ना?
हो हो मस्तच लागतात खाऱ्या शंकरपाळ्या चहा बरोबर पण.
हो चहा बरोबर पण सर करू शकतो किंवा असं पण मुलं पण खाऊ शकतात.
हा हां चालेल चला ओके धन्यवाद. ह्ं